हॅलो रुपाली मॅडम बोलता आहेत का?
हो.
मॅडम उद्या शाळा आहे का?
हो आहे ना.
तुम्ही येणार आहेस का आज?
हो.
मग मॅडम मला ना एक वस्तू लागणार आहे घेऊन येणार का?
काय लागणार आहे तुम्हाला?
मला ना रूममध्ये ते वास मारत ना घाण घाण. पावसाचं तर त्याच्यासाठी फ्रेशनरला लागणार आहे आणि मॅडम अ व्यायाम चालू केला आहे त्याच्यासाठी एक किलो, तीन किलोच वजन लागणार असेल. घेऊन येणार का?
काय डंबल का?
हो डंबल तेच ते.
अरे बाडा मी उद्या येणार आणि आज रात्रीमध्ये कुठून मी कोणच्या बाजारामध्ये जाऊ. सगळं आणण्यासाठी.
मॅडम तुम्ही उद्या लवकर नाही येणार ना अकरा वाजेला येतात ना. मग तोपर्यंत दुकानं उघडून जातात.
नाही उघडत रे बाळा दहा वाजेपर्यंत उ- दुकानं नाही उघडत आणि टाइम पण तर होऊन जातो. तयारी करायलाच टाइम लागून जातो सकाळी आवरसावर राहते घरात.
म-मॅडम मला पण नाय आठवण राहिली. मला आता आठवण आली. आता कसं करायचं? परवा नक्की आणणार का मॅडम?
हो परवा घेऊन येईल.
खरंच का मॅडम.
आणि ते डंबल तुमच्या शाळेत चालता का? तुम्ही काय काय पण सांगतात मला.
ना मॅडम आम्हाला व्यायाम करायचा आहे मॅडम, त्याच्यासाठी लागणार.
आणि त्या डंबलने कोणाच्या डोक्यावर डोकं फोडून दिलं तर काय करणार बरं मी.
नाही फोडणार मॅडम आम्ही नाही फोडणार आम्ही फक्त व्यायाम करणार.
व्यायाम करणार तर तुम्ही तुमच्या सरांना विचारलं का?
मॅडम सरांना नका सांगू ना आम्ही आमचं आमचं मागवतोय. आम्हाला ना बॉडी बनवायचीय. आम्ही सगळे रूम मधले मुलं मिळून पैसे जमवले आहेत.
वे ना बगेल एवढं दोन-तीन किलोचं भेटतं. का नाही भेटतं जास्त करून तर पाच किलोच्या वरतीच भेटतं.
मंग बघेल बरं ऑनलाईन वगैरे ऑनलाईनचं तर उशिराचं येतं ना?
हो का मॅडम? मग तुमच्या पत्त्यावर मागवून द्या ना मॅडम. जर ऑनलाईन असेल तर.
ऑनलाईनच असतं असं, मीनी विचार तिथं. पाच किलोच्या वरती जास्त असं डब्बल.
हो हो मॅडम. पैसे लागले ना तर आम्ही देऊन देऊ, सगळे पैसे मॅडम पण प्लीज. कामाला आणून द्या ना
आणि मला सांग, रूम फ्रेशनर कितीपर्यंत पाहिजे तुला.
मॅडम चांगलं रूम फ्रेशनर पाहिजेत. दोनशे पर्यंत असलं तरी पण चालेल.
हो कां चालेल मग, उद्या मी ते घेऊन येईल. बाकी मग ते डंबलच, नंतर बघू आपण.
हो मॅडम चालेल, तुमचं जेवण झालं का मॅडम.
माझं जेवण झालं मला मी आता, झोपायची चं तयारी करत होती. हॅलो. हॅलो, हॅलो, आवाज येत नये.